हॅलो!
हॅलो!
हां बोला की.
हॅलो! हां येतो का आवाज?
हो.
हो येतो येतोय बोला बोला
ते मटेरियल कसं असता माहतीय का म्हण दरोज त्या म मेट्रेले रेट चेंज होत असतात आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणा ओरिजनल रोज रोज आता तुम्हाला माहित आहे दहा रुपयेला गुलाब भेटायचं आता तीस रुपये पस्तीस रुपयेशिवाय गुलाब भेटण झालंय
नाही आणि मोगरा पण खूप महाग झालाय म आता त्या दिवशी गजरा आणलं ना लिटरली जो पाच रुपयाला गजरा भेटायचा ना तो तीस चाळीस रुपयाला बोलतो
चाळीसो हो गज म घाालू का कर ते घातल्यानंतर पाच मिनिट सुद्धा आपल्याला केसात राहत नाही लगेच त्याची फुलं तरी पडतात नाही त कोमजून तरी जातो पहिल्यागत तर असं ठवठवीत राहत फ्रेश पणा राहत नाही त्यला
तेच ना खूप म्हणजे खूप महाग झालं मार्केटमध्ये ध्ये मी त्या दिवशी चेक केलं ना तर खूप फुलांच मार्केट ना खूप खूपच वर गेलंय असं म्हणजे की खूप आपण भा भाजीपाला सुद्धा स्वस्त वाटतो त्या फुलांच्या मार्केट समोर
होय ना तुम्हाला माहित आहे म्हणजे ते ओरिजिनल फ्लॉवरर् साठी तगर असते ते तगर ना. कितीला भेटते माहित पाचशे सहाशे रुपये पावशर भेटते
पहिले तगरला कोण विचारत? होत
हो नाही कोणच नाही अशी झाडं इथे आपल्या गावात नाही माहितय का कुठं कुठं
मग आणि आता टगरीला किती? भाव आलाय
भावालाय हो आमच्या गावाकडे अजून त्याला म्हणजे एवढा पण भाव नाही कसं म्हणजे ते माहित असतना तेचनीच ते तेतलं कळत असतं असा विषय होतो
गावाकडे नसतं गावाकडे ना सगळं भेटतं वेळ वेळ पण आहे ना शहरामध्ये आहे ना श शहरामध्ये ना म्हणता ना ती वाळू पण विकली जाते तशी गंमत आहे आता तुम्ही बघितलं अमेझॉन वरती ते गौऱ्या शेनाच्या गौऱ्या विक विकल्या जातंय परत आपला कोळसा विकला जातय आता गावाकडे जर म्हंटलं ना की कोळसा हा ह्या भावात विक कध घेतय तर गावाकडचे लोक म्हणतील हाय घे जा घेऊन तू लागत असेल तर तुला
हो मग काय
एक आहे ना एक ते मोठे मोठे स्टोन असत ना म्हणजे दगड असत ना तेदा कडवा पावसाळ येत आपल्याला व्हाईट कलरचे भेटतात कोणी कोणी ते साचून ते सुद्धा विकतय
होम का तर त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात ना तामोळ
म ते सांगते नाकी शहराकडे लोकांना आहे ना वस्तू अ म्हणजे त्याच्यापासून बनणाऱ्या वस्तू तो माहत असता आणि गावाकडच्या लोकांना आहे ना ते इझिली भेटून जातं म्हणून त्याच्या किमती कमी असतात
हा ते म्हणतात ना ज्याला मिळत त्याला त्याची म्हणजे ज्याला मिळत नाही त्याला त्याची किंमत कळते ज्याला मिळत त्याला त्याची किंमत नसते असं ते उदाहरण आता म्हणायच गेले तर
ह तसच आहे कारण आहे ना की मी बघितलं ना अमेझॉन वरती बघितलं ना तर खूप अशा गोष्टी की ज्या गावाकडे सहज उप उपलब्ध होत म्हणजे ज्याला पैसे पे करण्याची गरज नाही पडत गावाकडे
हा ना
वाट
नाही आणि म्हणजे कस आता एखादी गोष्ट विकायची म्हणलं तरी आता मीशो पण मार्केटिंग आलय परत असं बऱ्याच गोष्टी आपण कुठं कुठे विकू शकतो आता इन्स्टालाच म्हणा जर तुम्ही अस व्यवस्थित रील्स केले व्यवस्थित व्हिडिओ केलाय व्यवस्थित एडिटिंग वगैरे करून इंस्टाला पोस्ट टाकली ना तर इनस्टाला पण भरपूर ऑर्डर भेटतात
मार्केटिंग होते इनस्टाल प
हो गेल्या वेळेस तर संक्रांतीच्या टायमिंगला तुम्हाला सांगते मी एक व्हिडिओ टाकलेला एवढे मला ऑर्डर आलेले ना मला हँडल होत नव्हते एवढे ऑर्डर आलेल
तेच सांगते ना मार्केटिंग जर प्रॉपर झालं ना तर ना ऑर्डर पण चांगलं आहेत आणि आता कसं सोशल मीडियावरती लोकं जास्त ॲक्टिवेट राहतात तुम्ही बघितलंय काही काही ना म्हणजे जे क्राईम असत ना ते पण सोशल मीडियामुळे घडत काही चांगल्या गोष्टी गोष्टी पण सोशल मीडिच घडतात पण हाय ना कोणाला कोणत्या प्रकारे घ्यायचंय ना ते त्याच्यावरती डिपेंड असत कारण एना आप तर आता जर बघितलं ना तर खूप साऱ्या गोष्टी ना सोशल मीडियामुळेच घडताय म्हणजे चांगल्या पण आणि वाईट पण
हो भरपूर जेवढं त्यातून शिकायसारखं आहे ना तेवढं त्यातलं वाईटपणा पण आहे
हो कारण आहे ना जसं कोरोना येऊन गेलाय ना तसं लोक आहे ना सोशल मीडियावर खूप ऍक्टिवेट झाले मला सांगा पहिले पार्लरचे कोर्स नव्हते का होते पार्लरचे कोर्स पहिले मेहंदीचे कोर्स नव्हते का होते पहिले लोक पण पार्लर चालवायचे मेहंदी पण चालायच्या मेहंदीच्या ऑर्डर पण यायच्या, यायच्या ब्रायडल मेहंदीच्या पण ऑर्डर असायच्या पण त्याला इतकी व्हॅल्यू नव्हती पहिले सलोनवाले हेअर कट करत नव्हते का माझ्या मते तरी आत्ताच्या पेक्षा पहिले सलूनवाले हेअरकट चांगल्या प्रकारे करायचे कमी किंमतीमध्ये चांगल्या प्रकार याच्या आणि खूप सारे हेअर कट होते पण एवढंच का ते हेअर कट ला सलोनवाल्यांना त्या हेअरकटचे नाव एवढे प्रॉपर माहीत नव्हते आता जसे की फेदर कट आले, लेअर कट आले, बटरफ्लाय कट आले म्हणजे क होते कट हेअर कट हे होते तेव्हा पण, पण तेव्हा हे नावं नव्हते आता सोशल मीडिया मुळे ते नाव चर्चित झाले आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीला जास्त फेमस मिळालाय आता तुम्ही म्हणताय की फ्लॉवर ज्वेलरी आर्टिफिश त्याला ज्वेलरी पहिले पण आर्टिफिशयल ज्वेलरी चेत नव्हती अशी काही नव्हते पण पण त्याला मार्केट नव्हतं ना भेटत आता सोशल मीडियावरती शिकलेला पण असतो आणि अडाणी पण असतो
हो
आणि प्रत्येक जण ये ना म्हणजे आड्यानी लोक लोकांना ना मी तर म्हणते शिकलेल्यांपेक्षा ना जास्त नॉलेज आहे आणि ते ह्या गोष्टी ना जास्त व्हॅल्यू देता
देतात आता तुम्ही तुम्हाला सांगते म्हणजे माझं एवढं शिक्षण पण नाही झालं मी बारावी पाच येतय पण कोरोना तरी आता म्हणजे माझी बहीण ग्रॅज्युएशन कमप्लीट आहे ती आता तिच्यापेक्षा मी जास्त पेमेंट काढते ती सुद्धा म्हणते तुला मानल पाहिजे
नाही खरं आहे ते की आता जे अपग्रेडेशन आलंय ना ते सोशल मीडियामुळेच आलं आहे जे काय आहे ना सोशल मीडियामध्येध्ये आपण बघतो ना आपल्याला वाटत की आपल्याला पण त्या गोष्टी या म्हण आपण शिकण्याचा प्रयत्न करतो शिकतो आणि त्याच्यातून इन्कम सोर्स भेटतो
हो फक्त विषय कसा असतो की शिकणच फक्त महत्त्वाचं नाही पण ते मार्क मार्केटिंग पण जमलं पाहिजे व्यवस्थित तर आपल्याला फायदा आहे का तर नुस्त शिकून आपण बसतो पण त्यात आपण जर मार्केटिंग वागरे तर आपल्याला ऑर्डर येतात नाही आपण हा बा शिकलो आता झालं एवढं बोलून नाही न होत
बर.
त्याला मार्केटिंग वगैरे केलंय कसं
मार्केटिंगची पण गरज नाही आहे सोशल मीडियावररती ना लोक ऍक्टिव्ह असतात आपण एखादी पोस्ट टाकले ना ऑटोमॅटिकली मार्केट हो आणि पहिलं कसं होत की लोक सोशल मीडियावररती ऍक्टिव्ह नव्हते
त्यावर पण प्रोफेशनल. अ बिना प्रोफेशनल असं पण अकाउंट आणि आपण पोस्ट जरी केली ना आणि पोस्ट केली तर त्याला किती लाईक येतात किती तुमची इडिटिंग व्यवस्थित आहे कस झालंय म्हणजे आता जास्त प्रमाणात ते वाढलंय ना ज्याचा व्हिडिओ छान असेल ना ज्याची फिनिशिंग छान असेल त्यालाच जास्त लाईक येतात आणि ज्याला जास्त लाईक हैत ना त्याला ऑर्डर येतात असं होत
म मग तेच सांगते ना की पण मग सोशल मीडिया मु आपल्याला पण समजायला लागलं ना की मार्केटिंग कोणत्या प्रकारे करायची किती आपल्या व्हिडिओमध्ये क्लअरिटी पाहिजे किती चांगल्या प्रकारे आपण त्याला एडिटिंग केलं पाहिजे किंवा आपण जे स्किल शिक होय त्या स्किलमध्ये अजून काही अपग्रेडेशन आहे का आपण अपग्रेड करू शकतो एखाद्या गोष्टीला किंवा त्याच्या सोबत अजून काही दुसरं बनवू शकतोय का त्या त्याच सोबत किंवा त्याच्यापासून आपण अजून काही मिळू शकतोय का हे सगळं आपल्याला सोशल मीडिया मार्फत मिळत आपण जरी लोक म्हणतात की सोशल मीडियाने ना लोकांना बर्बाद केलं आहे किंवा सोशल मीडियाने लोकांना सगळ्या वाईट गोष्टी शिकवल्या पण माझ्या मते तरी सोशल मीडियाने चांगल्या गोष्टी पण शिकवल्या या बाबतीत
हो हो भरपूर
जे ज्याला घ्यायचंय ना त्याला तो बरोबर घेतो असं काही नाही आहे कि प्रत्येक लोक व्यक्ती ना वाईटच गोष्टी घेतो म्हणून
हो भरपूर म्हणजे अ जेवढं म्हणजे चांगलं घील तेवढं आपल्यासाठी चांगलं पण कसं आता म्हणजे कोरोनापासून कसं झालं की जास्त करून मोबाईल मोबाईल मंग त्यामुळे मुलं पण जास्त बिघडलंयत मुलंच नाही म्हणजे मुलं मुली पण ह अ पन विषय कसा होतो की तुम्ही जर मोबाईल दिल्यानंतर पालकांनी पण त्यांच्यासोबत बसलं पाहिजे का तर आपण जर व्हिडिओ बघत बसेल ना नुस त म्हणजे अभ्यासाच म्हणा किंवा पण त्यात तेच वेगवेगळे पण व्हिडिओ येत राहतात मग आपलं तेवढंच डोक्यात बसलं का नाही ह हा तोच व्हिडिओ आपण पूर्ण बघितला ना की काय होत असं पुढं काय घडतय हे बघण्यासाठी आपण उत्सुकत असतो ना मग त्या मुळे ते मुग तेच तेच ते व्हिडिओ परत परत यायला लागले की तेवढंच डोक्यात बसून जातं ना असा विषय होत मग पालकसोबत असल की आपण का ए कशाला बघतोय तो व्हिडिओ वर ढकल मग आपण वर ढकल तो
नाही ना त्याला पण रेस्ट्रिक्शन असत सेटिंगमध्ये जायचं आणि त्याच्यात है ना टाक तेच असतं की असल्या प्रकारचे व्हिडिओज आम्हाला दाखवू नका किंवा ते अकाउंट आहे ना अं म्हणजे आपण त्याला आहे ना सबस्क्राईब नाही केलं किंवा लाईक नाही केलं ना तर ते दाखवत नाही मी म्हणजे आपण करू शंकतोय त्या गोष्टी असं काही नाही कंट्रोल करू शंकतोय पण कसं असतं की त्यांला पण एक लिमिट असते मोबाईल देण्याला पण आता लहान मुलांना संमजा अ माझ्याच घरात लहान मुलं आहे आम्ही काय करतो कि दिवसभर तिला मोबाईल नंसतो बहिणीची मुलगी तिला संध्याकाळी झोपताना दहा मिंनट देतो आणि शाळेतून आल्यावरती पंधरा वीस मिंनट असतो त्यांत पण तो मंम्मीचा किंवा पप्पाचा असतो आता आपण बघतोय कामाच युट्यूबला तर आपल्या रिलेटेडच व्हिडिओ दिस पन मम्मी प्पा प बघतच नाही यूट्यूब वगैरे तर मंग ती जे बघतेंय ना तिच्याच रिलेटेड व्हिडिओ तिला कंटिन्यू दिसतात
हा कामच
त्यांला पण आपण कंट्रोल करू शकतोय असं काही नाही
चांलतय मग
चांल हो हो करा मला परत कॉल बाय